हॅलो
हां बोलां मॅडम
हां मॅडम कुठूंन बोलंतायं आपणं
मी यावरूंन बोलंते आपणं
आम्हीं निपांणीहुंन बोलंतोय कर्नाटक आमचं कोल्हापूर जवळं
काय चाललंय,
काय नाही बघा जेवन झालं.
नाही आम्ही आता कामावर आलेय जेवण आता दोन वाजता.
हा जॉब हायत काय. हॅलो!
हा जाॅबला आहे तुम्ही काय करता. हॅलो!
नाही हा तुम्ही जॉबला आहात का म्हटलं? हा ह तुम्ही मेसेज टाकलेलं तुम्हीच. काय हे हा हा हा तेच डिस्टर्ब केलं नाही मी तुम्हांला?
हा आवाज आवाज नाही का येत.
आवाज नाही नाही असता नाही होऊ शकतो क्लाइंट असल्यानंतर मग ते बोलणं नाही ना होत. हॅलो!
होय होय होय बोला ते दुसरं कॉल आलेला.
आवाज येत नाही का?
हा तुमचा आवाज क्लिअर येईना झालाय येत नाही.
ताईंचा काहीतरी विश्वास.
हो हो अजून तुमचे किती कॉल्स आहेत.
अ हे आहेत म्हणजे असं चालू आहे. मी एवढं काय मला टाईम नाय गोष्टी. हा मला टाईम नाही एवढं भेटत म्हणून ते राहून गेले. बघूया आता हा नेक्स्ट टाईम. तुम्हाला करेन मग नंतर, तुम्ही आता काय करता.
चालेल हा मी घरी कपडे शिवते. हा कपडे शिवते मी घरी, हा टेलरिंग काम करते.
झालं जेवण.
जेवण झालं बघा. तुमचं अजून नाही वाटत.
नाही आम्ही लेट जेवतो म्हणजे. दोन ला सुट्टी होते ना, मग दोनला जेवतो असं करतो.
हा हा हो ह असं कामाच्या ठिकाणी बोलायला चालतंय.
हा म्हणजे आता फ्री आहे, म्हणजे कस्टमर नाही काही नाही तर मग. चालू शकतो मी आता दोन वेळेला तुम्हाला. हा वाईट केलं कारण माझ्याकडे कस्टमर समोर होते.
हा हा हा
मग आला नाही तुझ्याशी बोलायला. म रात्री कशी
ह रात्री कस होते कोण लवकर झोपते, कोणाचा स्वयंपाक करायच असते त्यामुळे मी रात्री लावले नाही.
हा ते पण असत म्हणजे काम प्रत्येकाची असत. येत नाही या टाईम आला.
ते त्यांनी आणि घरी पण कोणाला आवडते कोणाला नाही एवढं वेळाने फोन केलेलं. असं पण असते ना‌,
फॅमिली सोबत टाइम एक्सपेंड करायचं देवज ह ना.
हो होय तुमची काय मुलं वै-
तुमचं काय चाललंय बाकी माझी दोन मुलं आहेत आणि अ अ अ येत आहे म्हणजे स्कूलला गेलेत छोटे आहेत.
हा हा लहान आहेत काय हा हा.
एक सेवेन ला आहे एक थर्ड ला आहे तुमचं काय म्हणजे?
आम आमची मुली मोठ्या आहेत लग्न झालेत त्यांची त्यांना दोन दोन मुलं आहीत.
हो का हा हा आजी आहात. म्हणजे. हा हा हा
आता मी पण काय पण वर्किंग काम करत असते ना.
हो का.
करते करते हम्म
मग ऑर्डर वगैरे घेता काय करती? अशा बाहेरच्या वगैरे घेता हो घे
ते.
म्हणजे ब्रायडल च्या वगैरे सर्व. हो का ड्रेस पण?
हा ड्रेस पण शिवते शाळेचे मुलांचे. होय होय सगळे घे शिवते.
गावा ठिका की म्हणजे असं नाही एवढं का ह्याच्यातलं, नॉलेज नाही.
हा हा जॉब करणाऱ्यांना वेळ मिळत नाही. हा मी ग्रामीण बघा ताई.
हो का
हॅलो
हा बोला.
हा तुमचा आवाज कट होतंय क्लिअर येत,
मला रेंजचा रेंजचा इश्यू आहे माझ्या इथे म्हणजे. आता हितं प्रॉब्लेम येतो मला.
हा हा हा
जेव्हा जेव्हा झाल्यात कार्यामध्ये काय वगैरे?
मी आता पंधरा दिवसाला जॉईन होऊन,
हो का
आता माझी चार कोर्स राहिलेली आज. असं कंप्लीट करायचं आहे ना ते. त्यासाठी म्हटलं बघू कोण
हा
हम्
हा हा बाई ते ग्रुप पण माझं रिलीट झालं घरी म्हणजे जॉईंट फॅमिली आहे.
हां.
हॅलो
हा बोला ऐकतोय. हा हा.
हम्
बर एकत्र असलेले कुटुंब वेगळेच असते ना ते.
हा आता ते शिलाई काम चालू आहे निवांत बसल्यात.
हम्म हो चालू आहे, नाही -नाही आता एक- दोन ब्लाऊज शिवलोय. थोडंफार म्हटलं आता आता जेवण केलं आता म्हणले तर थोडं व कोणाला तर कोण लागते ग बघून बोलूया म्हणटल.
ह म्हणजे इथून काय फिरायला वगैरे काय जवलय असं हो का
हां
तुमच्या तिकडे काय बघाय बघण्याण्यासारखं ठिकाण वगैरे का आहे.
हां आमच्याकडे आमच्या गावात काही नाही तशे बघण्यासारखे आमच्यात तर हारसिदनाथ यात्रा होते, हारसिदनाथ म्हणून एक देव आहे आमच्यात हा हारसिदनाथ पण आमचा एक देव आहे. मंदिर आहे मंदिर आमच्या इथे हॅलो
बिल
थोड बाहेर येऊ शकत
आणि जवळपास काय तुमच्या म्हणजे असं कुठलं ठिकाण वगैरे काय हॅलो
हा थोडं बाहेर येऊ शकत नाही काय? म्हटलं तुम्ही
मी बाहेरच आहे.
हां.
हां. तसं काही हे नाही म्हणजे मला रेंजचा म्हणजे इश्यू येतो. आमच्याकडे पाऊस वगैरे पडलो ना म रेंजचा इशू असता ह्, आता कसं पाऊस चालू आहे ना तुमच्याकडे पाऊस कसा आहे?
हा आहे आमच्याकडे पण आहे बारीक पडते जाते पडते जाते चालूच आहे सकाळीपासून.
हा आज भरपूरच पाऊस आहे. आमच्याकडे मोठ्यानी पाऊस आहे, हो काय?
हम्
बोला
आणि काय?
तुमच्या घरी कोण- कोण असतो?
मुलं शाळेसन येतात तुम्ही येऊपर्यंत घरीपर्यंत
हा म्हणजे राहतात त्यांना सवय झालेली असते ना म्हणजे काय नाही.
हा हा हो हम्म. आता तुम्ही संध्याकाळी सहा वाजता येणार घरी.
नाही मी माझ स्वतःच शॉप आहे. म्हणून मग मी कधी बंद करते असं काही नाही म्हजे,
हा हा ह मग चालतय.
कधीही म्हणजे स बंद करून अस काय नाही.
हा हा
तुमच्या घरी कोण कोण असतं?
केलेले त्यांनी पण जरा मुलं त्यांची पण लहान आहे. त्यांनी म्हणले दुपारी करते जरा, म्हणून राहिले ते. आमच्या इकडच्या बागाचे पण आहेत ना ते लेडीज आहे त्या
हा हा
हा एक दोन ले जेंट्स पण होते मग म्हणजे बाहेरून फोन मला आलेले मग जेंट्स बरोबर काय बोलायचं मग मी केलं नाही त्यांना,
जेन्टस पण जॉईन आहेत का?
हा त्यांच एक दोन फोन आलेल म्हणजे त्यांना काय कळत नाही ना फोन नंबर हे कोणाच लेडीजच हे का जेन्स आहे असं. कळत नाही मग त्यानी केलेले मग मी म्हट तेनी म्हटले तुम्ही लेडीज
ह आपल्या इकडे ते टॉपिक पण नाही ना भेटू शकत आपण जसं लेडीज मध्ये काही विषयवर बोलू शकतो.
असं
तुमचे मिस्टर वगैरे काय करता?
हॅलो
हॅलो
हा तुमचे काय आज कंमप्लीट होणार नाही वाटत कॉल.
नाही असं काही नाही झालं तर झालंय नाही झालं तर एवढं काय नाही मला मी माझी फ्रेंडन मला असं सांगितलं बसलेस कर म्हणून असं बसत टायम पण मला अस मध्ये बिलकुल टाईम भेटल नाही. म्हणजे कॉल करायला मग ते राहून गेले. हा आणि घरी कसं दोन मुलांच टायमिंग देणं वगैरे त्यांना मग ते नाही जमत नाहीये, हम्म
थोडस टाईमपास वैगेरे होतो आणि प्लस आपली नवीन ओळख होते.
हा.
काही लोकांसोबत
आमच कस आम्ही दोघच असतो ना आमचे मिस्टर आणि मी दोघच असतोय. मुलगा आणि सोनबाई असते सून पण आता डिलिव्हरी गेल्या माहेरी. आता काय आम्ही दोघे आणि मुलगा तेवढत असतोय ना.
हो का
हा हॅलो
हां बोला
हा तेच असं आमच्या फॅमिली परत एकदा हे करूय म्हणल बोलूया तूम्ही जॉबला असल्यामुळं जास्त बोलू पण शकणार नाही.
नाही नाही. चालेल मला मी करेन तुम्हाला कॉल आता फ्रीच आहात ना तुम्ही. मग करेल नंतर. हा चालेल.
हम. आणि इथ एक मिनिट आहे तेवढं बोलूया.
चालेल चालेल. बोला ना तुम्ही. तुमच्या कड काय विषय आहे. स्पेशल काय आहे तुमच्याकडे? फिरायची जागा. वगैरे काय आहे का. म्हणजे आम्ही येऊ शकतो तिकडे?
आमच्या आमच्या गावात काही नाही. आम्ही आता कोल्हापूरला जातोय फिरायला. कोल्हापूर,